काय चाललंय
काय निवतू बघ मुंबईला जायचं मत होत
हो कधी दौरा जावे की कधी जावे सग नाही मी काय नाहीवतच आहे आमचं काय आता पेपकरर झालं त्यामुळे सुट्टते
आ कोल्हापुरात ना कोल्हापुरात ना ट्रेनचं तिकीट वगैरे जा चौकशी
बघतो किती तरी अंदाज किती वाजतो किती तारखेला
अ आज तारीख आहे एकोणीस मध मणथ एंडाच आहे की
चालते आयुष्य त काय मी आता तुला एक महिना दीड महिना निवन आ पेपर संपलं आमचे सुट्टा आहेत किवाां
हा हा तिथून आहे कोय ना एक्सप्रेस आहे आपल्याला सकाळी ह वाटत असा विषय आहे हम् जास्त आठ आठ वाय पण जात वाडते मुंबई
हम्म लवकर असते सकाळी
हा हा
बाकीन कस होय मी गोव्याला गेल तो मध्ये पोरपोर कॉलेजचे होती त्यांच्यावर झाली जरा ट्रीप ते मीड सेम झाली मधली परीक्षा त्यांतर पोर म्हंतलीत जावूया म्हटल चला अचानक कस ठरलं चला जाव्या
हा हा फिराय कुठलं कुठलं चांगलं पॉईंट नाही कोणी इकडे गेलेलं बाळला जायचं म्ह तो पण
हम् हम
फॅमिली घेऊन जायचं म्हत होत आमच्या स
चालले आहे बा आमचं नियोजन येत तेस मग आमचंवर कॉलेजस पोर आहेत आता ह स्कीम मं किंवा पुढच्या महिन्यात
आपल्या दुकन आहे काय मग
आपल्यात संचारय म्हणला तरी येईल
हा
नाही तर मगकण
हम् मी आणि माझ भाऊ भाऊ इईल
एके काय पर आपली कॉलेजमच्या
होय काय ह् ह मुली वगैरे काय म्हण मुली वगैरे कोण नाही नव काय
मुली नाही स्कूल मुली काय आपला ग्रुप पोरन जायचं का
पोरण कर ना
हो तुम टनशन मा
हम् हम गो वळ हला गोव्याचा काय आमला बि नाही सांगता गेला सांगता
माई अचानकस ठरलं एकदम
हा
पोरं म्हणटली चल म्हणजे आता अचानक ठरवलं अस काय सांगता बि मज तुलाकून घय हम् चला तर चला
हा हा
अपसायश
कोणत कोणत्या पॉईंटला गेलता गोव्यामध्ये
पहिला कोकणात गेलो कोकणातन मग एक दिवस राहिलो कोकणात एक रात्र तवर सगळी म्हणलीत गोव्याला जाऊया
हा
सगळ्यांना मग विचारलं चालतंय का बाबा, चालतंय का बाबा सगळी म्हणलीत चालतंय आता एवढं आलोय तर एवढं फिराला काय जातंय चालतंय तर चालतंय म्हणलं चला मग सगळी तयार झाल्यामुळं आलो.
किती दिवसाची ट्रिप केली पण ती?
ती दोन तीन च तीन तीन दिवसाची
तीन दिवसाची केली होय
होय पहिल्या दिवशी गेलो मालवणला, राहिलो कोकणात. तिथं राहिलो एक रात्र दुसऱ्या दिवशी सकाळी गोवा केला.
हा.
आणि तिसऱ्या दिवशी तो रिटर्न आलो असा वि
हा हा हा ह हा. चालतय की कॉलेजला गेल्यानंतर मग येताना येत कुठलं कुठलं.
होय येताना तसं जमते हा तसं पण जमते.
हम् चांगला आहे कोण तिथं पण येताना हम्.
ते हेज पण पॉईंट चांगला आहे ते अ आपलं इकड आंध्रा आंध्रामध्ये पण चांगलं पॉईंट आहे तसं मग तिकंडनच बालाजी वरनं हूं. तिकंडनं जवळ आहे सगळं तसं एकसारखी पूर्ण ट्रीप चांगली पडत्या. सारखं सारखं एक तर जायचं जमत नाही आपल्याला एकच ट्रीप मध्ये कसं बरं पडतय.
एक तेवढं आहे बरोबर एकदाच काय न्हाय निवांत
प्रॅक्टिस काय म्हणतय.
प्रॅक्टिस आहे कि चालू सकाळचं आपलं करायचं. आपलं टारगेट ठेवलंय आठवड्याला पन्नास पन्नास प्लस किलोमीटर गेलं पाहिजे.
ह हा हा.
हुं.
मग होतय काय बरोबर.
हुतंय पन्नास प्लस जातंय, साठ प्लस जातंय कधी कधी
मग काय टेन्शन नाहि चांगलं आहे.
कुणीकडं कुणीकडं जाताय राऊंड माराला
तिथे स्टेडियमवरच
होय म्हणजे स्टेडियमचं सगळ राऊंड मारताय?
होय स्टेडियमचच मारत्यात.
हुं हुं हुं मग सगळी अकॅडमीतली पोर.
अकडमीतली पोर असत्याती.
हा हा.
हम्म हम्म आता उद्या नाही, उद्या नाही आता परवा दिवशी जाणार आहे. सागरेश्वरला रनिंग करत अठरा किलोमीटर हुतंय.
होय.
अठरा किलोमीटर हा.
हम्म हम् ह सायकलिंग वगैरे
सायकलिंग नाही कधी जायचं सायकलिंगला
हम् हम् हम.
हम्म रनिंग अन जिमच.
हा कुठले पेपर म आता जेम नाही.
हा.
ते पर मग काय जमाना.
तन ह विपुटने हा.
विेक रोटीन संचा घेते संचाला जारा विचारा त्यात. आपल्याला काय एवढं नॉलेज नाही खरं. हम् ठीक ते त्यामुळेण लागेच.
वे वे प्रोटन पररगपतीला.
होय ते ह सोड आता संचान केवढा फरक पडो.
आता मी पोहोचली नाही माझ. दोन महिन्यात साठ किलो कमी झाले हो.
वेट लॉस होतेय खरं लई रनिंगचा व्यायाम जास्त आहे ना
हुं आणि साठ महिन्याचे सॉरी कसं बारा किलो लॉस झाल्यावर
ह तेच म्हणले साठ किलो लॉस झाला म्हणल्यावर
सत्तर वरन आता एकोणसाठ झाल्यात
हा हा म्हणजे लॉस झालं खरं हुं
म म्हणतोे बुटून वगैरे काहीतरी घ्यायचं म्हणतो तेना काय होते मसूर आपण आपलं बनते ते व्यवस्थित.
होय.
हम्म हम् शय शय
हा काय विचारतो किती कुठल्या कंपनीच वगैरे घेते. हम् ते बघू आपण. होय बाकीयान काय जेवण वगैरे झालं.
नाही जायचं आहे इकडे आले आलो प्लॉट वरती वांगे झाड वगैर लावली.
हा हा ह
अंग्याची रूप पुरवली पाणी पाजलं आता उद्या आण नाही तर परवादिवशी शेपू आणि धना तोपाय.
बरर
कोथिंबीर
हा हा हा
हम्म
अन काय लावल.
मिरच्या
बर चांगलं आहे या वर्षी चांगलं आहे.
हो आत्ताचून मगाशी म्हणजे चार ला आलतो बघ.
हो ह ह
हम्म हम येनव.
हां
ह बांधा काढाचं आपल्याला लगेचता म्हणजे दोन तीन दिवसात बहुतेक परवाना भेटा.
बस
मग कोण आहे का इंजिनियर कस?
अ फक्तो की फोन कर तुला
आ म आप्लॅन फक्त काढून घेत का नाही चांगला आमचं आम्ही करून घेतो मग तुमचं काय प्लॅनचं काय पैसे असतील पाच दहा हजार रुपये ते देऊ देऊ ह
ठीक आहे बघतो विचारून आणि सांगतो की
हा हा
किती जागा आहे तशी
हा
जागा किती आहे
आमच्या आता बकी साडेतीीन कोुठ आहे एका जाग असं येलची ए एल शेप मध्ये एल शेप मध्ये
हम् हम् ह जागा चांगल्या आहे साडतीन म्हणत म्हणजे बंगाला प्रॉपर
वपपते मेन पॉइंट ला आहे रे
होय कॉलेजजवळ आहे तेवढं आहे खरा
हम्म!
बाकी काय मग?
काही नाही. इनो हॅलो!
हा!
गाडी घ्याची म्हणत होतो हंटर!
चालतंय!
चांगली आहे की!
आ
चांगली नाय?
चांगली आहे फक्त काय तुला वर्हेज जरा कमी पडते.
हंटर घेऊ का म एक स्कुट घेऊ मग?
हंटर आणि कुठली बघिलियास?
हंटर पप्पा म्हण हंटर घेया नाहीतर इलेक्ट्रिक आपली घेऊया मग.
हम्म हम् हम तसे हंटर च चांगल्या आता नवीन मॉडेल पण आहे सगळं
जोरात दिसत आहे का नाही? हम्म!
म्हणून म्हणलं! काय कोटेशन काढलीस का?
नाय न्हव का.
काड इथं कसे आहे आम्हाला मित्राला घेतली पाडव्याला
हम्म!
किती साडेतीनच्या आसपास बसलेली वाटत.
साडे तीन?
होय!
हंटर नाही रे ऑनलाईन दाखवतय एक साठ
हो काय, मग दोनच्या आसपास बसलेले वाटतं म साडेतीन मला वाटते क्लासिक च असणार आहे.
हम् क्लासिक आहे साडेतीन ला बरोबर.
हंटर एक दोन पर्यंत बसलेली एक पंच्याऐंशी का
होय दोन पर्यंत असली का नाही आपल्याला कॅन्टीन मधन कोल्हापूरच्या एक साठ पर्यंत पडतीया. डिस्काउंट भेटतो जीएसटी लागत नाय.
जेवलास का नायस?
नाही अजून जेवायचं अजून निघालोय तिकड घरी अजून पाठ ओढतोय न्हवका.
हा हा!
हम्म!
आता चालायस घराकड?
आ?
काय नाही आता मी पण जेवणार थोड्या आत आज स जेवण झाले की
हम् हम्!
असा विषय चालतंय होय करतो तुला निवत, ते कधी जायचं मला सांग फक्त मुंबईच? मग तसं मी ट्रेनच हे बघतो. होय होय होय होय!
चालतय!
हा ठेव काय?
हा!